हॅलो! म्या इकडून कट केला.
मग आवाजच येत न्हवता तुमचा मी बोलू राहिले तर,
फोनला
मग कसं काय झालतं.
तूझ्याकडुन झालं नंतर कार नं तर उचलाव म्हणतोय आपुनच कट झाला.
अहो आवाज येत नव्हता मग मेनल यांचा तुंचा आवाज नव्हता येत.
तिघे जणी निघत असल्या मग तिघे जणी त्या गटामध्ये
हम्म
पलीकडच्या पलीकडचे जर गेले तर गटात.
आ... ह
पहिन मग विचारून जर असले अजून एखधी तर त्याचा गाटामध्ये पण मग त्या, त्या पण नाही म्हणू राहिल्या न त्याच्या मुळं मग कुठं डोकं लावी तया.
पा
म ती महामणी
हा...
त्यांचं कसं म्हणणं इकडं आमच आमचं झा म्हणजे, य तुमच्या दोन, चार गाण्यान, चार पाऊसवाडीतल्यान मग आमचं तसंच हाय असं ही
मग त्या आमी भाऊसाहेब भाऊ ते मथारी बी टाकून, आपण मग ते भाऊसाहेब बघू या म्हणले पाहिजे, ते हा म्हणत्यात नाही, मग त्या सगळ्या आ त्यांच चाल त नाव विदवा, ते म्हतारीच चालल ना, त्यांच वय थोडी एवढं
हॅलो
अहो म्हातारीच नाव चालेल ना त्या? हॅलो, आवाज येवू राहिला मला, कट नका करू नका ते होतो तो, आहे ना, रेंज आहे ना. हम्म
हॅलो
बोला ना, मला आवाज येऊ राहिला ना
अ मदी ये ना नाही नाही, येईना ना नाही ना अम उद्या पाहून ठेवेल ना म्या फोनला हात